हो हो आता येतोय आवाज बरका. आधी येत नवता आता यायला लागला. अ असा पटकन उचलला जात नाही कॉल.
नाही थोड रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे, पटकन आवाज येत नाही ना. हम्म माझ्याकडे मला वाटतं जास्त आहे, कारण कधी कधी कॉल लागतच नाहीत.
हम्म कारण मी आता, डायरेक्ट फोर जी दाखवतोय माझा रेंज ना.
हा तुमच्याकडे असेल रेंज, माझाच थोडा प्रॉब्लेम येते. आणि बऱ्याच जणांकडे नाही का ते रोटर वगैरे बसवलेले आहे, त्यामुळे त्यांना काही अडचण येत नाही, माझ्या बहिणींकडे वगैरे
हा त्या बोलल्या ना, म तेच बसवलेलंय अस.
हा त्याच्यामुळे त्याला फुल रेंज असते, मला रेंजचा थोडा प्रॉब्लेम येतोय.
आणि एकदम क्लिअर आवाज यायचा त्यांचा. निवांतय हो ना. केव्हा केला का हो करा, मी फ्रीच करा, अस बोलता.
आणि तिच कसंय माहिते का? म्हणजे घरामध्ये कोण नसल्यामुळे कॉलवर बोलत बोलत म्हणजे का म करता, करता पण बोल
बोलू शकते, तस आपल्यासारखं नाही नाव.
नाही नाही मला त अजीबात नाही, मला एक आता वर आल्यावर बी, काय होते रूम मध्ये लेकर असतात, ते असतात. मग इथ गॅलरी मध्ये एका कोपऱ्यात उभी असते मी.
हम्म, पण मी मी मिस्टरांना माहीत असेल ना, तुम्ही हे करताय म्हणून.
हा माहितीय ना, माहिते माहिते.
हम्म आमचं माहितीय त्यांना, पण सासूबाईंना वेगळं वाटतं ना.
हा मग त्यांना माहिती नाही ना, त्यांना असं वाट कोनाला बोलते आणि कशाच कामे, जनरल गप गप्पा मारतात, असं होत कधी काधी.
म्हणजे मतलब आहे मी तोच विचार केला.
आ सगळ्यांचाच विचार करत बसल्यावर मग अवघडच आहे ना.
अवघडच होऊन जाईल ना जगण खराच.
हा ज्याला जे वाटत ते विचारत. असत पण किती बोलल तरी काय त्यांच्या विचारण्या बदलू शकत.
नाही खरंच आहे कोणाचा आपण स्वभाव नाही ना बदलू शकत.
हा मगाशी काय झाल, तर माझ्या मला काय दू पच होतं मी म्हंटलं जा ना आता आजीकडनं घे. माझ्या मुलांनी खाली जाऊन सांगितलं, मम्मी काहीतरी काम करतेय ऑनलाईन काहीतरी काम. त म खली गेल की लगेच मला सासुबाई विचारलं काय ग. म्हणत हो आजी मला दूध करून दे, तर मी म्हटलं का मग ममी काय करते, तर म्हटलं मोबाईल वर काहीतरी काम कर.
ह
मी जायला आई आझझा आहे, तर त्यांना असा एवढा ना विच्वा बसला. मल्हार.
हम्म. हम्म हम्म. हम्म हम्म, मुलं छोटे का? तुमचे.
हा एक मोठाय साहावीलाय, आणि दुसरा युकेजीलाय. सकायला उकर उठावं लागतं दोघांच्या गाड्या आटल्या येतात
हो का किथला उटत मग पाचला.
अ साडेपाच ला उठावंच लागतं, सव्वा सहा वाजेपर्यंत खाली जात. ी तथून पुढं डब्याला लागल तेवढं म्हणजे सगळे. जण आहेत ना सगळे सकाळी शाळेत जाण जॉईंट फॅमिली आमची. मग एक जण पोळ्या करत, एक जण भाज्या करत माझ्या पोळ्या असेल तर सात आठ पोळ्या लाटायच्या, आणि बर यायचं बारक्याचा आवरा.
ह.
नाही तर मग बाजी करायची. हा दोघी जण यता हम्. नाही मी मोठी.
हा हा.
मग डाब्यापुरत स्वयंपाक करत असते, ना त्याचा आवरत असते.
हम्म हम्म बरं म का.
हा मग नंतर राहिलेलं मग आवरत असते, तो एकदा शाळेत गेले ना दोघं जरा. बाकीच राहिलेला नंतर करायचं.
हा मग एकदा गेले का ते बाहेर मग फ्री वाटतं असंच आमचं पण.
हा आणि काय होते माहिती का दोघांच्या एक मागोमागे एक गाड्या येतात आणि. थोडा आपण कसं थोडा उशीर झाला ना की आपल्यामुळे वाट ग त्यांना नको उशीर झाला ना.
हा.
त्याच्यामुळ मी वेळेच्या आधीच आवरून बाहेर नेऊन उभं केलेलं असेल पर्ण. मी आहे ना म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही टाइम मॅनेजमेंटचा एक कोर्स केलेला. बर का.
हम्म.
माझं लग्नाच्या आधी ना माझी खूप अशी चिडचिड व्हायची.
हा.
म्हणजे सारखं सारखं मी अशी रागराग रागराग करायचे मग न टाइम मॅनेजमेंटचा एक कोर्स होता ते मी केला होता तर त्याच्यामध्ये शव हो क टाम म क कराय आपण सकाळी होो ना अ ते अर्धा तास तुम्ही आधी उठाल
हा
आणि मग बघा तुमची चिडचिड होणार नाही काय नाही दिवसभराचे काम वथ हो ते मला अजूनही आडत ते का म्हून मी कधी पण कोणतही काम करताना वेळेच्या आधी अर्धा तास आधी तरी मी लागत असते कामाला
आवला कसं होत माहिती कसं काय उठायची इच्छा होत
नाही माझं आमचं चेडू कसं आहे माहित सकाळी पण मी कर उठते आणि दुपारी थोडफार झोपत असते बर का मला तर सवयच लागली आणि संध्याकाळी आता तरी मी हे फोनवर बोलते म्हणून उशीर होतो नाही तर मी साडे नऊ दहा आला झोप जाते
हो का येते का झोप
हम याची झोपसवय लागली मला कधी कधी मोबाईल बघत बसते ना साडे नऊ दहाच्या दरम्यान मोबाईल चालूच असतो आणि निघून झालेले असते
हा का
हां म्हणजे ती सवयच लागली मी शेड्यलच कुून घेतले लवकर थोपायं आणि सकाळी मला पाच सववा पाचच्या दरम्यान
्म त रोजची सवय बरोबर त्या वेळेला जागे त मग नंतर झोप नाही येत
हम्म मग लेकर यायच्या आत थोडस खूप वेळ झोपत नाही पण एक दुखली घत असते
बर आहे ना
हा मग दोन चार नंतर लेकर आहेत परत त्यांच खाण पिणं चालू असते
हा
असा आमचा दिवस कधी जातो काय कर हो जेवणा झालं आमच्या सकाळी पण लो नाकूर जेवरून होता साडे नऊ दहाच्या दरम्यान होता आणि संध्याकाळी सात ला
संध्याकाळी सात वाजताच जेवण करून घेता तुम्ही
हम्म आठ वाजे बंद भांड
आठ वाेपर्य मस्त आहे मग काय वेळेवर जेवण होत
हा आमचा ह सेड
हा ना मग उलट मस्त खरच सात वाजता जेवलच पाहिजे खरं
म्हणजे आम्ही सहाला स्वयंपाकायला लागतो सात वाजेपर्यंत होत आणि आमचे लय झालं साडेसात पर्यंत जेवण कधी कधता आम्ही पावणे आठ आठलाच वर येतो
हा ना
हम्म मग आपल्याला पण थोडाइम भेट साडे नऊ दहा वाज जेवण कराय तथून पुढ कायम ला झोपायचं
हा तेच होध होईल आम चला तर ना आ् पहिले रात्री स आमनीरा ह ग रात्री आठ वाजता वायचो पण आता ना उशीर व्हायला लाग लाग हेच लवकर येते नाही हो त्याच्यामुळे उशीर व्हायला लागला
आम्ही सकाळी लवकर जेवतो पण संध्याकाळी पण लवकर भुक लागते
हा सकाळी लवकर उठा आम्ही पण नाश्ता वगैरे नाही करत हा नाही आमच्या पण नाही आम्ही दहा वाजता जेवायला बसतो सकाळी
आमसं काय उठलं एकदा चहा झालं कयायलागतो
हा आमचं तसच
हम्म तेच बरं पडतं हो टाइम आयग त उग नाश्ता खरा आणि परत स्वयंपाक करायचा ते करावाच लागतो
आणि जर दुपारी कोणला भूक लागली तर परत जेवण करून घ्यायचं असं
हा असच ना सकाळ तशी लगत
हा तेच नाही करत नाश्त्याच्या बागाड्यातच परत नाही
जेहेरे आहे बर का नाश्र ते करताात माझ पप्पा आता इिथ आलेल त्यांनी आमचं बघितलंय ना रुटी मी बार्शीला गेले ना माझ्या मम्मीला म्हणत असत लवकर सवय प कर तिला लवकर जेवायची सवय आणि मला सारखे म्हणा तू जेवण करून घे बर का तुला जेवायजी सवय पण मी मा असव आता इथे नाश्ता केला ना मग नाही मला भूक लागत
हम्म रोजची सवय हा
त्यांनाहीथं आलं की जेवण नाही जातमा त्यांना दीड दोन वाजता हा दीड दोन ला जेवायची सवय आहे त्यांना कुठे इथं दहाला जेव वाटतं
हम्म हम्म हम् तुमचे माणसं लवकर लवकर येताना त्याच्यामुळे तुमच लवकर जेवणार आहता अस
हम्म ड्युटी वरून पण सगळे लवकर येतात
संध्याकाळीच्याळीगळे घरात असतात आमं तसं काय नाही प्रॉब्लेम
हम्म आमचच उशीर होऊन जातो एवढाच तर उशी झो पाहिला सुद्धा खूप उशीर होतयला दहा साडे दहा उर राहिली झोपायला हा ना
मला आता ह्या कॉलमुळे होते कारण मला दिवसा कधी कधी कॉल लागतात कधी लागत नाही ह टामाला लागत असतात ना कॉल मग मला असं वाटतं किती बोलू कि ते नको अकरा वाजेपर्यंत बोललेच असतील
ह बर हा आता किती पंध म्हण क
आता पंधरा कंप्लीट झाले बघा तुम्हाला लावलं होत तेव्हा
हम्म अजून पंधरा राहिले
हा
मवीस होऊन जातील ना माझी आता तुम्ही तुम्ही लावलाय ना तुम्ही कट करा बर का आपले झालं की
झाले का
नऊ पॉइंट तेवीस चावले बघा
ऐका ना लगेच करू का तुम्हाला का उद्या करू कस करू
करू शकता आहे मणा वळ
आय का
मग एक काम करू एकदा तुम्ही करा एकदा मी लावते म्हणजे आपले दोन दोन कॉल झाले काक मला जेवायचंय थोडं लावलं तरी चालेल
तसं नाही मग मिस्टरांचीच वाट बघते मी काही नाही बोलून घेऊ आपण तं काही
ह नाही नाही जेवण करायचं असेल तर थोडं व लावू शकता असं म्हणते
नाही घेऊ बोलून परत मग जेवण झालं का मग भांडे कसा
अच्छा ठीक आहे बोलू मग कट करता
किती कि